तुला कळत का, हा. का ह, जॉईन झालं का मग आवाज येतो त्याचा.
मका
हम्म.
ज तव आ्ही एकडे नाही कार पा ना.
नाही ना ती पण मग तीच मला असं वाटू लागलं तिचं कार्ड कोणाच्या हेच्यात टाकलं तिन?
त्यां त्यांच काढ त्यांच मोबाईल मध्ये कोणाच फोन मध्ये नाही काढ.
नाहीय का
हम्म
तेस म्हणलं तिनं कार्ड कोणाच्या ह्याच्यात टाकलं मग?
मी तसच मॉल मध्येथे
हो का हे दोन्ही चालले वाटतें हे वचीव रक्षाबंधन आहे तिकडं.
कोण दोगी?
कर न बा इनकमला बई.
मागच्या वर्षी बियात गेलना.
मग यंदा जायचं यंदा बी चालू यायची तयार.
मग तो तो मी चालना?
हम्म नको बाई. ड्युटी राहती हिथ कुठ हिंडत बसती.
पाच सहा दिवसात वापस येईल ना तुझ्यामुळे मला ब लवकर येते.
पन मूममी का कचर.
बाई काकाला विचारून आई आहेच घरी डब्बा वगैरे करायला पाच सहा दिवसाचीच गोष्ट आहे.
होणा म्हणा.
हम्म.
जाऊ मग.
जाणारे कालच असते म्ह आपण
म्हणजे मागच्या वर्षी गेले होते ना ग.
तसलते म्हत मला. नकी का? त्यांना हास करायचे अस त्यांना करेत का.
चुकीचय नाग मावशी?
अ चुकीचय का नाही.
आता रिकाम्या आहे दोघी घी ती आ तरी कमीच देेतरीव
हाती तरी कमीच आहे.
आणि तिला काही काम नाही.
हा ते ना काय तुशीिक मारलं काय या वर्ष सगळं.
पण नाही पण चालू काही निन काही तसं काही दोन्ही चालू त्यांच्या.
हो का सरज नाही केला आण की आहे ना.
नाही घरी शेव छटी किती असस्तेच्या अशा.
नाही तो कॉलेजला नाही रेग्युलर नाही करणार आहे.
हो .
करमत नाही म्हणे मग नाही चालला रेग्युलर.
मंग ते घुसल ना कोणीकडे पुन
नाही मंग अ ना चालत ना असं पण इरेग्युलर मी बी तसंच करणार आहे. या वर्ष आता हा.
हा आता येईन मी घरी सोमोारी आणि मग आता ये येणार मी वापस म्हणून म्हणाले ‌म चालते क्षमा आण मग. जसं मला सुट्ट्या नाही आहे माझी ऑनलाईन क्लास आहे पण चार पाच दिवस करू शकतो.
णीच म्हण ना मला ती गरच काम क मा कोणी. मलत नाही पटत. मम्मी घरत कस नाही.
काय?
काक क नाही जाणार नाही जाणार नाही कोणाचं पडणार नाही पण.
ह नको मग थांबतो बाई घरी.
उगच काशल राड
. मग आझं ते काम चालूत त खडच आणि काही खडच काही. लेकरा बाळा.
पेमेंटं काय झालंय का मवशीिराड.
पेमेंट च होईन ना बा तेव आहेनच नाही ना आज न ते सागर प येईन पण ते आज काही येईनच नाही.
कधी येणारे गते.
येत येत म्हणत ते पण काही येईना बाई. हे कट.
हा.